हॅलो.
नमस्कार मॅडम.
हा नमस्कार बोला.
तर मी तुम्हाला प्रवासाबद्दल बोलणार हे तुम्हाला वेळ आहे ना,
हो हो आहे आहे बोलूयात.
ह तर आजकालचे प्रवास खूप असत का ना, जसं की म्हणाव जहाजचे प्रवास, एसटीचे प्रवास, परत टूव्हिलरचे विमानाचे तर आपण. जहाजचा प्रवास हे खूप बघतो. आपण केलाही असे जहाजचा प्रवास
हा स जास्तीच नाही पण हा.
तं साधे साधे तर हा बोटीने तर प्रवास,
हो हो केला आहे हा आहे आहे तसा छोटासाच केला आहे.
छोटासा ह हो. छोटस ह्या काठाने तर त्या काठावर जायचं. म्हणजे त आपण प्रवासा हा करतच असतो. गावा कडे सहसा नदया गावाकडे सहसा नद्या आपल्या दिसायलाच भेटन त्यात बोट ही दिसतात.
हो.
हा तर ह जहाजचा प्रवास हा. मानवीय त्यापासून चालत आलेला आहे.
हो बरोबर आहे ना.
ह एक अत्यंत महत्वाचा. आणि एक रोमांचक प्रकार मानला जातो जहाजांचा.
हा हा.
तस याचा उपयोग जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय व्यापार आणि माल वाहतूक. साच केला जातो. आणि पर्यटनासाठीच केला जातो तो मोठ्या प्रमाणावर हा. प्रवास केला जातो हो आंतरा ह. वा व्यापार आणि मालवाहतूक साठी खूपच प्रमाणात हा प्रवास
हो हो बरोबर आहे का. आणि तो अत्यंत आनंददायी अनुभव. भव असतो जहाजातला म्हणजे जरा वेगळं काही.
वेगळंच असत हो या आजूबाजू सर्व पाणीच पाणी बघायला मिळतय ना आपल्याला. तर वेगळ्याच पाण्याचा, वेगळाच आनंद असतो. जहाजांचे खूपच प्रकार असतात क्रुज जहाज म्हणतात आाता. कृजषिप ती कृजषिप आपल्या हे आणि ते शिपांचे खूप प्र प्रकार असतात जसं की म्हणालय गेला आपण क्रुझ शिप असते हि समुद्रावर तरंग, तरंगत असते ही शिप.
हो त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा प्रवास करतात. म्हणजे काही कल्पना आहेत?
नाही नाही आपले क्रूज हे ना हे हॉटेल सारखं पूर्ण असतात. यात राहण्यासाठी आपल्याला रूम्स भेटतात.
होय.
हा रेस्टॉरंट अस म्हणजे जस. पूर्ण आपलं असं हे असत ना हॉटेल्स मध्ये रूमस असात स्विमिंग पूल असतो. परत काही मनोरंजनसाठीठी पर्याय असतात काही खेळणे वगैरे असत. लहान मुलांना.
हा हा हा.
हे खूप प्रकार असतात त्या हॉटेल् याच्यामध्ये. शिप मध्ये.
म्हणजे हा क्रुज जहाजमध जो प्रवास केला जातो तो मनोरंजना सा आणि परय
बघण्यासाठी हो हो एन्जॉय करण्यासाठी. म प्रवास केला जातोय जस कीान आपण फॅमिली. जस काढतो. तसं त्या शिप मध्ये आपल्याला सर्व अनुभवायला मिळत.
हो हो.
मध्ये आपल्याला सगळ्या सुविधा उपलब्ध होऊन जातात. जसे आपल्याला हॉटेल्स रूम घ्यायचेस कोणी रूम घ रूम रूम सुद्धा अव्हेलेबल असतात काही मुलांना स्विमिंग पूल असतात. सगळं एन्जॉयमेंट जे असतात ते शि हो आणि कार्गो शिप मध्ये तर आपण हा जसा की विशाल जहाजांचा वापर. हा एका देशातून दुसऱ्या देशात एका देशातून दुसऱ्या देशात मालाची वाहतूक केली जाते ह्या कार्गो शिप म हे ना जसं की आपण, मोठ्या मोठ्या वस्तू असतात का नाही या आयसर कंटेनर
हो.
तेल परत तेलच तेलच सुद्धा एका देशातून दुसऱ्या देशात ह तेलचा व्यापार केला जातो. बरेचसे गाड्या गाड्या व्यापर केला जातात दुसऱ्या देशातून आपल्या देशात गाड्या येतात आपल्या देशातून दुसऱ्या देशात गाड्या जातात.
हो तस म्हणजे मालवाहू मालवाहू हु जहाजे पण त्याच्यासाठी आहेत ना आणि पर्यटक पण त्याच्यामध्ये परवानगी असते बसण्यासाठी.
हो हे असं खूप प्रमाणात याची ही कारगोजहाची उपयोग केला जातो. नाही माल वाहण्यासाठी कंटेनर तेल गाड्या वाहण्यासाठी. साठी बरेचसे प्रकार असतात ना याच्यामध्ये.
हा म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं की अवजड वस्तू काही असेल वगैरे तर त्याच्यासाठी उपयोग केला जातो हा.
की त्याच्यासाठी खूप उपयोग असतेो कारण या बाकीच्या सर् आपल्याला सुख सोयी उपलब्ध करून देणारे असतात हे ना एन्जॉय करण्यासाठी करण्यासाठी
हो हो,
ला आरामदायी भेटण आरामदायी प्रवास आपण पाण्यात आरामदायी प्रवास करू शकतो. तर आपण ही क्रूझ क्रूझ शितीस करू शकतोय ना. कारण आपल्याला सगळ उपलब्ध तिथे सुविधा उपलब्ध भेट
हा आजकाल खूप नवीन नवीन अस
हो आणि हो आणि आपली फेरीज फेज म्हणजे आपण जसं की छोट्या नद्या असतात ना आपल्याला आपल्या गावाकडे त्या आपण नद्या बघतो.
हो हो त्याला फेरी बोट म्हणतात त्याच्यातल्या अ म्हणजे छो कमी अंतर
कमी हो. कमी अंतर पार करण्यासाठी आपल्याला ते
फेरी बोट फेरी जहाज वापरतात हो हो.
हो आणि ते आपल्या एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाते. कमी अंतरचत आहे ना आपल्याला ते. स आणि आपण त्यात सर्व नेऊ शकतो आपण वाहने सुद्धा वाहू शकतो. सत्यू त्यागा
हा तुम्ही केलाय का तई असा कधी प्रवास असा. हो का मग तुमचा काही अनुभव सांगा ना मग त्यातला?
काही जास्त जहाजांचा प्रवास केलेला नाही मी. पण छोटा मोठाच प्रवास केला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणीवर. बस या ह्या काटावरून त्या कतावरण ते एक एन्जॉयमेंट म्हणून हा प्रवास केलेला आहे. जसं ता आपल्याला काही तो अनुभव नाही की जास्त मोठ्या जहाजांमध्ये आपण
हा नाही आजकाल कस सुट्यांमध्ये वगैरे आनंद घेण्यासाठी अस फॅमिली सोबत वगैरे जातात ना. म्हणून विचारलं.
ह आणि आरामदायी. आरामदायी प्रवास म्हटला की आपला हा क्रुझशिप मध्येच मिळतो.
हो.
हा हा आपला एका जागेवर दुसऱ्या जागेवर घेऊन जातो म्हणजे त आपल्याला एन्जॉयमेंट त्यासाठी आपल्याला ती शिपचा प्रवास करावाच लाग
हो आणि काही असं जहाजामध् कस समुद्राच्या लाटा असतात. खाली म्हणजे काही -काही मोठ्या पण असतात ना, त्याच्यामुळं काही लोकांना असं चक्कर -उलट्या पण होऊ शकू शकतात ना. ह म्हणजे कस आपण बसनी वगैरे कसा प्रवास करतो तसंच त्याच्यामध्ये पण कोणाला सहन होतं, नाही होत.
समुद्राच्या लाठा त्या एकदम निळ्या निळ्याशार लाटा असतात. आणि निसर्गरम्य वातावरण असत आजूबाजूला. आपल्याला एक तो जास्त प्रमाणात पाणी पहायला मिळतं. ते आपल्याला तो अनुभव घेता येतो, आपल्याला. ह ना निसर्गाचा आनंद घेत येतो. पाण्याचा आनंद घेता येतो आपल्याला.
हा.
आणि विमानातं त्याप्रमाणे याच सामानाची काय एवढी फारशी मर्यादा नसते बवा. कि विमानात आपण जहाजानी जास्त काही जड अवजारी असतील काही वस्तू असतील जड खूप. तर ते आपण जहाजानेच घेऊ जाऊ शकतो. विमानात काही एवढी मर्यादा नसते ना. विमान
विमानामध्ये म्हणजे कमीच घेऊन जावं लागत. ना. वजन वगैरे. हो. तर मी ट्रीप ला गेला होतात आम्ही. आमच्या स्कूलची म्हणजे असं, सहल गेली होती तेव्हा
अच्
बसले होते. ते मी. तर म्हणजे असा वेगळाच अनुभव होता त्याच्यामध्ये. खूप मोठ्या- मोठ्या लाटा
आणि असे डॉल्फिन्स वगैर रे दिसायचे त्यात. हा म्हण वेगळाचा अनुभव ना तो.
अनुभव, हो. आपण फिरायला गेल्यावर म्हणजे आपल्याला अनु भव मिळतोच. प्रत्येक गोष्टीच का होईना पण आपल्याला अनुभव मिळतो. वेगळ्या प्रकारे आपल्याला अनुभव मिळतच जातो.
हो छान आहे तो प्रवास. कारण, तेवढ्या पाण्यामधून जायचं म्हणजे काही दुसरी सोय नाही ना. तर जहाजेचा हा प्रवास कधी पण सोयीस्करच आहे.
सोईस्कर असतो बरोबर.
हो.
आणि आपल्याला मज्जा पण येते, है ना पाण्यात.
हो. हो अंगावर पाणी वगैरे आता, हा उडाल्यावरती. खूप छान. ह.
हा हायवेचा प्रवास आपण दरवेेळेस करतो. मग तिथंच आपण एन्जॉयमेंटसाठी आपण हजार- हजारचा
हा जाहाजाचा. आणि तो कस, सुखकारक पण आहे ना. आ आनंददायक पण आहे. हो.
हो. खूप छान वाटतं है ना, आपल्याला जहाजांचा प्रवास.
हा.
एक वेगळीच मज्जा असते ते जहाजांचा प्रवास करून वेगवेगळ्या प्रकारचे जहाज.. ायला आप ज क न्यू बघतो मो आ प्रत मो येत. कि किती प्रकारच्या जहाज असत. कसे कसे आनंद असतात कसे कसे सुख सुुविधा असत. प्रवासांमध्ये जास्तीत जास्त सुखसोविधा प्रवास. स्प म आपल्यालायच हो आणि आपण बघतो. आपल्याला स्वतः अनुभव घ्यायला मिळतो ह आपल्याला शिपचा. शीपचा आपण स्वतःहणून अनुभव घेतल्याशिवाय आपल्याला समजत असेल ना. कि शिपचा प्रवास कसा असत अस हो. प्रवास असतो ह खूप सगळ स वातावरण असत. आनंदीदायी वातावरण असतं.
छान वाटतं असा प्रवास करून जहाजाचा वगैरे. हो ठीक आहे मला पण आनंद वाटलाला.
हो, चालेल.
हो.